हॅलो.
हॅलो हा ताई आवाज येतोय ना, हॅलो हॅलो. हा आवाज येतय ना तुम्हाना, हा बोला की, मला आवाज येतोय.
हॅलो.
हॅलो हा बोला की,
का?
हा येतोय येतोय, ताई येतोय येतोय येतो, ताई तुमचा आवाज बोला कि, हा आता आपण कणी आज होई हाय बघा मी निवांत हाय. आपण जर आज कनी होळीच्या विषयी काहीतरी बोलुया, म्हणजे टॉपिक चांगला हाय त्यो तुमच्या इथ कशी होळीची पद्धत हाये आणि आमच्या इथ कशी होळीची? पद्धत हाय हा आता आमच्या इथं बघा होळीमध्ये कनी आदल्या दिवशी काहीतरी अ भोगी अस असते ना आणि दुसऱ्या दिवशी काही तर होळी म्हणजे भोगी असते, आदल्या दिवशी भोगी मग त्याच्यामध्ये आमच्या इथ कस? हा मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळी हा मग भोगीच्या दिवशी काय केलं जात? कि म्हणजे आपली जी कुठली? बाजरीची असू दे किंवा ज्वारीची म्हणजे आता सध्या जास्त करून आता करतात ज्वारीची पण बाजरीची वगैरे भाकरी करतात. त्याच्यावर वगैरे तीळ लावतात, परत मिक्स भाजी करतात. मिक्स भाजी करून म्हणजे असं आपल्या म्हणजे जे कोण राहत असतील, आजूबाजूला त्यांना ते वाटप केलं जातं आणि त्याच्यावर कणी एक आपले गाजर परत आपलं, हे कांद्याची जी पात असते ना ती म्हणजे त्याच्यावर देतात. म्हणजे ही पण खाण्याची पद्धत आहे म्हणजे अ मिक्स भाजी किंवा हे भाकरी ही देतात, आमच्या इथं तुमच्या इकडं काय करतात?
नाही आमच्याकडे होळीच्या दिवशी ना म्हणजे अस अ एवढ आदल्या दिवशी काही नाही करत होळीच्या आदल्या दिवशी आमचे ते डायरेक्टली होळीच्या दिवशी ना असं म्हणजे ऊ ऊस अ ते एरंड बोलता एरंड ऊस आणि ते उभं करता थोडं खड्ड त्यात उभं करत आणि त्याला साईडने गवऱ्या वगैरे लावून आणि त्या दिवशी पण आमच्या इकडे पूर्णाचा नैवेद्य असतो म्हणजे पुूरणाची पोळी असते हो सगळंत
होईल हा आमच्या इकडे पण सेम होईला पूर्णाचा वगरे म्हणजे गोडाधोड्याचा नैवेद्य अस तोच त्या दिवशी कोळीच्या दिवशी आणि काय
दुसऱ्या दिवशी काय असतं धुलवंदन बोलत तर होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलवंदन असतं तर त्या दिवशी पण आमच्याकडे गोडा धोडाचा नैवेद्य असतो आणि ती आदल्या दिवशी होळी पेटवलेली असती बघा त्याची ती राख असते ना ती राख प्रत्येकाला लावली जाते का म्हणजे असं हो आणि त्यात त म्हणजे अस खेळतात राकराक खेळता असता आमच्याकडे
हा हा हा हा आता आमच्या इथं काय करतात कि आदल्या म्हणजे एक पंधरा दिवसापासून मुलं सगळी मागतच येतात होई द्या होई द्या हे एक हाच रूल म्हणजे लहान मुलांनी कणी आणि हा वर्गणी वगैरे गोळा करून परत ते प्रॉपर म्हणजे कनी कसं आहे त्यांची छोटी होई परत आपली नेमकी सार्वजनिक वगैरे होय ना ती सगळी म्हणजे असं मोठ्याना करतात आणि ती होय ना त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे काय आपल्यापासून निगेटिव्हटी आहे किंवा काय आहे की त्याच्यामध्ये दहन होते खरं म्हणजे म्हणजे असे त्याची पद्धत आहे म्हणजे आपली जी दुःख आहे ती आहे ना ती सगळं त्याच्यामध्ये धन व्हायला पाहिजे ह्यासाठी आपण म्हणजे होळी वगैरे साजरी करतो हा म्हणजे ते हा म्हणजे त्या दिवशी आपण म्हणतो ना कि आपल्या घरात अग आज कशाला म्हय आज काय होय काय म्हणजे आपण वगैरे काय तर म्हणजे काय तर म्हणलो ना बोमलालस असं काही तर शब्द वापरलो ना आज काय होय काय म्हणजे त्या दिवशी ना म्हणजे बोंबलतात म्हणजे का कि वाईट प्रवृत्तीच्या नावाने ते हे होतं म्हणजे कणी ती एक प्रथाच आहे म्हणायचं की आपली पारंपरिक आपली म्हणजे जे सण आहेत ना भारतामध्ये कि ते म्हणजे ते म्हणजे अस काय म्हणत त्या काहीतरी एकेण्या सारखं पण आहे आणि आपली पर पारंपरिक रुढी म्हणजे ज्या आहे ना ते आमच्या म्हणजे पाठीमागच्या पिढीला ते पुढे घेऊन जातात आता बघा ती आपण आता त्यावेेळेला होई मागत होतो वगैरे आता आपली जी मागची पिढी आहे ती होळी वगैरे मागते म्हणजे ही प्रथाी म्हण ते पुढं चालावी सगळ्या गोष्टीची परत ते एक टमकीे असते ती वाजवली जाते
हो तेी होळी म्हणजे वाजवली जाते आणि होळी द्या होळी द्या किंवा मग होळीच्या दिवशी ते बोंबला रे बोंबला असं म्हण म्हणजे आणि वाईट गोष्टी त्यात दहन होऊन जाण्यासाठी नि हे करता
म्हणजे आणि तुम्हाला सांगू काय जे होळी म्हणजे ते आपले शेनकुटे वगैरे असतात ना गोळा करून पर प्रत्येकाच्या घ दारोदारी एकेकांच्या आता थोडी थोडी पद्धत ेवायला लागल्या पण दारोदारी ती होई म्हणजे करण्यासाठी क नाही ते दहन केली वगैरे जाते आणि ती स्वतः म्हणजे म्हणजे हे पण झाले सार्वजनिक पण झालेय आणि आपल्या कुटुंबासाठी पणरो घरोघरी पण झालेला आहे ते म्हणजे एवढंच छान वाटते म्हणजे
पेटवल्या जाते होळी आणि सार्वजनिक होळी पण पेटवल्या जाते
आणि आमच्या इथं कसं करतात माहते काय पहिल्या दिवशी भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी पूर्ण त दिववधन नॉनव्हेज अस म्हणे अस अस करतात ते म्हणजे इ इकडची पद्धत सांगाला लागली ना तुम्हाला म्हणजे आम्ही पर्सनली काय आम्ही खात नाही पण पद्धती सांगा लागली म
हो हो हो नाही आमच्या इकडे नाही तसं नसतं म्हणजे होळीच्या दिवशी स गोडा धोडाचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी असतो आणि होळी जेव्हा आम्ही होळी पेटवतो त्याची म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना जे आपल्या इकडे अस हे असतं बघा म्हणजे कीटक असत म्हणजे ज्या कीटक मु आपण खूप परेशान झालेलो आहोत किंवा मग आता शेतीवरती असं काही जो दुष्परिणाम आलेला आहे म्हणजे काही रोग आलाय शेतीवरच्या पिकांवरती तर त्याचं नाव घेऊन असं त्या होळीत टाकायचं म्हणजे कि ते दहन होऊन जावं ये परत मग असं पण के किंवा एखा वस ख जरा येतय बघ एखादी व्हायरल इन्फेक्शन सुरू होऊन जात तर त्याचं पण नाव घेण्याचं पिठाच अस गावाच्या पिठाचे छोटे छोटे हे केलेले राहता गोळे आणि ते त्याचं नाव घेऊन ते होळीत दहन करायचं म्हणजे की तो आजार त्यात दहन केला आम्ही हा असं
म्हणजे म्हणजे म्हणजे होळीच किती महत्व आहे बघा की म्हणजे शेतकऱ्यासाठी पण म्हणा किंवा आपण जे जी रेग्युलर जीवन जगाला त्यांच्यासाठी पण म्हणा म्हणजे काहीतरी आहे बाबा की म्हणजे होळी साजरी केली की मासाला म्हणजे असं अस होते म्हणजे तुमच्याकडे बघा की कशी पद्धत आहे म्हणजे पिठाचे वगैरे गोळे करून किंवा काय आमच्याकडे म्हणजे आम्ही काय करतो अ नैवेद्य वगैरे पोैसा द्या दाखवतो आणि तोच नैवेद्य काही तर गाईला काय काही देतात ना तो असं काही तर क किंवा घरात असं हा हे करतात खातात म्हणजे ह्याच्यामध्ये का नाही एवढा आपल्या सणामध्ये म्हणजे गाईला पण किती महत्व आहे बघा की म्हणजे आपण जो कुठला पण नैवेद्य गोडाधोडाचा असू दे तो झाल्यानंतर आपण तो गाईला देतोच असंय म्हणजे तुमच्याकडे आणि काय पद्धत आहे कि होळी विषयी काय म्हणजे आपण बाबा करतो ह असं आणि कोणती पद्धती वगैरे म्हणजे होळीच्या दिवशी हा
नाही आमच्याकडे म्हणजे अशीच पद्धत आहे म्हणजे अशा प्रकारेच होळी केल्या जाते की हे असं सगळं आठून आठून लक्षात आणायचं काय राहिलं काय नाही म्हणजे अ लहान मुलांना पण आता माहीित झालं ते पण म्हणत आई हे बनवलं का हे टाकायचंय होळीमध्ये आई आता घरात मुंग्या झाल्याय बरं का आपल्या ते लक्षात आहे का ते बनव मुंगी बनव मग त टाकायचं मग असं मही मग त्या ना एक खोबऱ्याची वाटी असते ना ती खोबऱ्याची वाटी पण त्यात टाकले जाते होळी म मग ती थोडीशी भाजली का ती प्रसाद म्हणून सगळे खात मग त्यानंतर गोडाधोडाच जेवायचं हो
तुसऱ्या दिवशी बघितला ना होळी जेव्हा पेटवली वगैरे जाते आणि दुसऱ्या दिवशी ती राग जेव्हा का नाही अशी एकदम गार होते ना तेव्हा तेी धुलवंदन म्हण मुलं सकाळी उठतात लवकर आवरडतात आणि ते गोळे करतात त्याचे आणि ते मारतात म्हणजे जे लोक म्हणजे जास्त करून पुरुषांनाच ते मारलं जातं ते गोळ्या आणि म्हणतात की आम्हाला आज म्हणजे पैसे वगैरे द्या किंवा ते वर्गणी वगैरे म्हणजे ते मागतात म्हणजे ते हे करतात ना सकाळीपासून ते होळीचं पूर्ण हे पण आमची इथं पद्धत आहे म्हणजे मुलं ही साजरी अजून सुद्धा करतात
नाही आमच्याकडे कस जेव्हा होळी पेटवतो ना तेव्हा च प्रत्य प्रत्येकाने त्यात पैसे टाकायचे राहता म्हणजे आपले जे कॉईन असताना कॉईन टाकायची मग मुलं असं काही उठले क मग पहिले तिकडे हे जाता आणि ते त्यात पैसे क शोधता आणि सार्वजनिक होळी असते ना आमची त्यात काय केलं जातं का पण ते होळीचं जास्त लाकडं वगैरे लावता मग ते थोडं त्याचा दुसऱ्या दिवशी थोडा आहार असतो ना विसतो असतो ना त्याच्यावरती पाणी तापवायचं. म्हणजे ते थोडस नॉर्मल पाणी तापलं ना- तरी ते आंघोळीला घेतल्या जातात.
हो का? म्हणजे तुमच्याकड असं पण पद्धत आहे. आता आमच्या इकडे काय कर- तात, जी सार्वजनिक आहेत ना, त्याच्यामध्ये काय काय? म्हणजे टाकतात वगैरे हे ते- पण ज्याच्यामध्ये ते जे त्यांचं जे प्रत्येक असं वाटून घेतात की आम्ही आता एवढी हे- म्हणजे ती होळीच जे दहन झाले राख असते ना आम्ही एवढ. म्हणजे ती मारली जाते ते म्हणजे पुरुषांना वगैरे आणि त्यानंतर जे ते पैसे साडतात ना त्यानंतर त्याने- वेशभूषा म्हणून म्हणजे वेशभूषा करतात. म्हणजे आता समजा- अ हे बाळूमामा म्हणा- किंवा असं हे देवीचं किंवा ह्याचं, हा. असं ते म्हणजे ते जेव्हा हे सकाळच जेव्हा होतय ना त्यानंतर एक बारा एक- दरम्यान हे तिन्ही वेशभूषा करून येतात. म्हणजे हे पण किती छान आहे म्हणजे- मी म्हणते आपली म्हणजे किती संस्कृती मुलं आता त्यांना माहित पण आहे. आणि त्यांच्या म्हणजे, आपल्या परंपरा आपल्यापेक्षा पण जास्त त्यांना कळतय असं मला वाटत.
हो. मग ते बघता वेशभूषा करायची म्हटल्या त्यांना पण आनंद राहतो. कना मला हे बनायचं, ते बनायचं मग ते जास्तच उत्साहाने करतात मुल.
आता हे आपला, आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे झालं काय? आपण असं हे अशी पद्धतीनं होळी साजरी- आता ती यू पी बिहार मधे - च्या साईडला तिनी रंग वगैरे लावतात. म्हणजे ते पण काहीतरी युनिकच आहे ना? म्हणजे रंग वगैरे लावून एकमेकांना म्हणजे त्यांची होळी म्हणजे ना? हा. म्हणजे त्यांची होळी म्हणजे त्यांच्यासारखं दिवाळी असल्यासारखंय. म्हणजे एवढं त्यांनी साजरी करतात. म्हणजे होळी म्हणा म्हणजे आता आज प्रकार काय? वगैरे डी जे वगैरे लावून, मग गाणी वगैरे लावून त्याने डान्स करत दिवसभर ते- ओ. होळी साजरी करत असतात ती लोक. असय म्हणजे -हा. म्हणजे प्रत्येक जरी- तुम्ही हा. प्रत्येक असं जर राज्य वगैरे बदलल कि ती होळी करण्याची पद्धत म्हणजे वेगवेगळीए. मला खरं म्हणजे, माझी पर्सनली मला म्हणजे हीच होळी आवडते म्हणजे जे आप - पुरणाचा नेवैद्य दाखवतो. परत आपण ते म्हणजे आप - -पली जी वाईट शक्ती आहे. आपल्यापासन जे काही आपलं निगेटिव्हिटी आहे. आपल्या जे मनातन जे- जे काही दुःख किंवा काही पण असेल ते आपल्या, ते आपण दहन करतो ना- ते सगळ्यात भारी आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हण - तो ना की, आता वस्तू आपण जाळलिए ते आता कायमची आपल्यापासून ती निघूनच जाते. म्हणजे कुठली पण वस्त असू दे. आपण घेतो आणि ती आगीत जरी टाकली तर ती तिचं काय म्हणतात ती एक प्रकारची राखच तयार होते. तसय मी काय म्हणतोय ह्याच्यामध्ये ह्या होळी मधन म्हणजे घेण्यासारखं कायए, आपली जी वाईट प्रवृत्तीची जी लोकं आहेत किंवा काय आहेत किंवा आपल्या ज्या मनात वाईट गोष्टी कि जे घमंडीपणा जे काय, काय म्हणतोय ना एक प्रकारचा आपल्यामध्ये
द्वेष.
द्वेष. सगळा सगळा मी म्हणतोय त्या होळीमध्ये आपण दहन करायला पाहि- जे मगच आपल्या म्हणजे आपण माणसं एकमेकाला धरून राहतील- माणूसकी कुठ तरी टिकेल, असं मला वाटते म्हणजे- मला काय वाटतं माहितीए? माणसानी माणसाशी माणसासारखे राहावे. अस मला वाटतय हा. म्हणजे हा टॉप- पीक आपला खूपच छान झालेला आहे. आणि तुम्ही माझ्यावर म्हणजे तुम्ही शेअर - केला मला. तुमच्या इथली होळी कशी करताय वगैरे ह्याच्याबद्दल
हो आणि मला पण कळलं. तुमच्या इकडली पण होळीचं म्हणजे आपल्या दोघी कडे डिफरंट थोडं थोडं -
हा चेंज थोडा आहे. म्हणजे थोडी पद्धती म्हणजे थोडं म्हणजे काय म्हणात की गाव किंवा हे बदल क थडं थोडं. पद्धती पण बदलतात जस पण आहे माणसं सेमच आहे सगळं सेमच आहे पण फक्त थोडी पद्धत बद् ज हथ आणि खरच आपले जे दोघ पण खूप छान म्हणजे काहीतरी त्याच्या घे मला खच तम सोबत बोलून धन्य म्हणजे छान वाटलं आणि खरच खरंच तुमच्या आभार चालते चालते ओके हा बाय-